हॅलो
काय आवाज येतोय.
हो हो येतोय दादा बोला ना.
हो मी आज झाडांविषयी बोलणार आहे.
हो दादा बोला ना.
झाडे आपल्याला प्राणवायू देतात. झाडे कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात झाडे हवा शुद्ध करतात. आणि झाडं आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचं स्थान प्राधान्य करतात.
हो दादा बरोबर आहे तुम
आणि झाडे आहे पावसाला मदत करतात. झाडे तापमान कमी ठेवतात सावली देतात. आपल्याला फळे देतात फुले देतात. झाडांपासून आपल्याला आयुर्वेदिक औषधे मिळतात. जी रासायनिक औषध आहेत ना. त्याहून चांगले हे आयुर्वेदिक औषध असतात ते आपल्याला झाडांपासून मिळतात.
हो अगदी बरोबर आहे दादा तुमचं.
झाडांपासून लाकूड मिळते. कागद तयार होतो मातीची धूप रोखतात. प्रदूषण कमी करतात, धूळ अडवतात. झाडे प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात हि झाडे असल्यामुळे महत्त्वाचे ठरते.
हो दादा निसर्ग फक्त आपल्याला देत असतो आपल्यापासून काही घेत नसतो. नि
आणि निसर्ग हवा संतुलित ठेवतो. पक्ष्यांना निवारा देतो. आपण देखील एक प्राणी आहोत, आपल्याला देखील ह्या निसर्गापासून खूप काही मिळते झाडे मिळतात, लाकूड मिळतं. कार्बन मिळत.
हो दादा झाडे म्हणजे. काय म्हणतात ना आपल्याला कि झाड जगू शकत नाही. कारण हवेतून आपल्याला ऑक्सिजन भेटतो ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. आपण कार्बन सोडतो तो कार्बनडयक् साईड ती झाड म्हणजे शोषून घेत आपल्याला शुद्ध हवा देतात प्राणवायू देतात.
हो आणि ह्या झाडांच्या आपल्यावरती खूप मोठं कर्ज आहे. आतापर्यंत आपला जल्म आपण आईच्या पोटातून बाहेर आलो तेव्हापासून ते आत्ताच्या टाइमपर्यंत जेवढा आपण श्वास घेतलेला आहे तेवढ कर्ज आपल्या वर झाडांच आहे. च्यामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळालेली आहे.
हो दादा एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं.
झाडे प्राण्यांना आश्रय देतात आपल्याला आश्रय देतात शे तीला फायदा होतो त्यांच्यामुळे वातावरण थंड ठेवतात. पृथ्वीचे सौंदर्य जे याला म्हणतात ना सौंदर्य वाढवणारी कोणली गोष्ट असेल ना ती मेकअप नसते काय नसतय फक्त ही झाडे आहेत ना ती पृथ्वीची सौंदर्य वाढवतात पर्यटनाला चालना देतात.
हो दादा निसर्गापासून आपल्याला भरपूर फायदा होतो. मग दादा तुम्ही एखाद झाड वगैरे लावलं का नाही या वर्षी पावसाळ्यात.
अहो ताई मी हे का नाही माझा आत्ता बड्डे आहे पुढे सप्टेंबर महिन्यामध्ये
हो दा
त्यासाठ त्यासाठी मी एक प्रण केलेला आहे की आत्ताची जी कर्ज आहे ना माझ्यावर
हम्म.
ते मी वीस हजार झाडे लावून कमी करणार आहे.
छान आहे तुमचा निर्णय दादा. पण आपण फक त झाडे नाहीच झाडे लावली पाहिजेत पण त्याची योग्य निगा पण राखायला पाहिजे. आपण त्यांना वेळोवेळी पाणी द्यायला पाहिजे जसं आपल्याला पोटाला खायला अन्न लागतं. तसं झाडांना पण वेळोवेळी पाणी, खत त म्हणजे दर्जा वगैरे बघाय पाहिजे. त्यांना म्हणजे व्यवस्थित ऊन, वारा, पाऊस भेटतोय का नाही. हेची आपण काळजी घ्यायला पाहिजे ती झाडं म्हणजे जोपसायला पाहिजेत आपण दादा.
हो. झाडे लावणे आणि झाडांना मोठे करणे हा देखील एक चांगला छंद आहे. जो व्यक्ती हॅलो.
हो दादा बोला नावज येतोय मला.
जो व्यक्ती हा छंद जोपासतोना
हम्म.
तो आनंदात विलन होतो आणि स्वर्ग प्राप्ती मिळवतो.
हो दादा पर्यावरणाचं रक्षण करणं नवीन नवीन झाडे लावणं आपलं कर्तव्यच आहे.
हो झाडे ही पृथ्वी हिरवीगार ठेवतात संरक्षण. आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की झाडांचे रक्षण करणे. तेच आपले पहिले कर्तव्य आहे.
हो दादा पण आजकाल तुम्ही बघताय ना वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे.
हो आता काय आपल्यालाच ती गरज आहे. पण आपण त्याची परत फेड करू शकत नाही एक झाड. कापल्यावरती आपल्याला पाच झाडे मॅक्झिमम पाच झाडे तरी लावली पाहिजेत. आपण तसं करतो का नाही आपण नुसतं तोडतोय तोडतोय. तोडतोय तोडतोय आपण आपला फायदा उचलतोय.
हो दादा प्रत्येकाने, म्हणजे मी तर म्हणते माणूस प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीने. दरवर्षी एक नवीन झाड लावाय पाहिजे आणि त्याच जोपासना केली पाहिजे. ते जगवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे,
हो नक्कीच हा एक चांगलाच. कार्यक्रम ठरेल त्यामुळे आपल्याला खूप लाभ होईल. आपल्या आरोग्यालाही लाभ होईल सर्व ठिकाण लाभ होईल.
हो दादा नक्कीच,
आणि आपलं भविष्य सुखरूप होईल आपल्या मुलांचं येणाऱ्या पिढीचं सु ''--'' भविष्य सुखरूप होईले.
हो दादा म्हणजे कसं होईल आपलं वातावरण. राहील हवा शुद्ध राहील आपल्याला.
हा, आणि मग,
तुम्ही जसं मगाशी म्हणला की काही प्राण्यांना वगैरे निवारा देतात. ते त्यांचं घरच असतं जंगल हे काही प्राण्यांचं घरच आहे. जस म्हणजे जे उन्न प्राणी आहेत जे जंगलात राहतात. जस आपल्याला आपलं घर आवश्यक आहे मनुष्याला राहण्यासाठी.
हॅलो दादा आवाज येतो का तुमचा?
हो येतो येतो बोला ना ताई.
जस मनुष्याला राहण्यासाठी निवार आवश्यक आहे. तसं प्राण्यांना पण त्यांचं घर आवश्यक आहे. आपण ते का नष्ट करतोय आपला काही अधिकार नाही त्यांचं जंगल नष्ट करण्याचा.
हो हो, बरोबर आहे ताई तुमचा आणि आपल्याला जस, फुफूस असतं हर्ट असत आपल्याला. श्वास घेण्यासाठी तो अव्यय आहे,
हम्म,
तसेच झाडे पृथ्वीच्या अव्यय आहे. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतोय, म्हणून आपण जिवंत आहे आत्तापर्यंत. जर झाडे नसतील तर आपला बी अंत आहे. पुढे ह्या धर्तीचा. एका भक्काश माळ रानामध्ये असं, परिवर्तन होऊ शकत जर आपण आत्ताच काळजी घेतली. दरवर्षी प्रामाणिक ठरवून जर वृक्षारोपण केलं, तर आपण येणाऱ्या पुढच्या संकटाला मुतोड जवाब देऊ शकतो.
हो, दादा, नक्कीच. प्रत्येक व्यक्तीने एक प्रणच करायला पाहिजे की, मी जरवर्षी एक झाड लावेन. आणि ह्या धरतीला हिरवीगार वस. सुंदरा म्हणतात, सुजलाम-सुपलाम बनवूयात.
आणि आपण म्हणतो ना की, झाडे ही निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. ती दागिन्यांपेक्षा अमूल्य आहे, कारण एक वेळ आप आपल्याला पैसा उपयोगी ठरू शकत नाही, पण त्या झाडांमुळे मिळालेला श्वास ऑक्सिजन हे एक वेळ मूल्य ठरू शकतो. झाडांमुळे आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळतो, हवा स्वच्छ राहते. झाडे कार्बन डायऑक्साइड ते शोषून घेतात. व पर्यावरणाचे संतुलन ते बॅलेन्स ठेवतात. पावसाला येण्यासाठी मदत करतात, आता जिथे दुष्काळ आहे ना. तिथे जर वृक्षरोपण केले, तर तो दुष्काळ एका चुकीच्या आनंदाप्रमाणे परिवर्तन होऊ शकतो.
हो, दादा, नक्कीच. जसं आता बघितलं उष्णतेचे प्रमाण वाढलं होतं. लोकांना अगदी उकाड्याने हैराण केलं होत. मग आपण झाडे वगैरे लावली आपली धरती जर सदा हिरवीगार वगैरे ठेवली. तर म्हणजे उष्णतेचे वगैरे प्रमाण कमी होईल. किंवा आपण पर्यटन स्थळ म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी जातो. तीतलं वातावरण वगैरे अल्लायदायक असतं, छान असतं. म्हणजे आपण नेहमीच आप राहतो तिथे जरी आपण सर्वत्र हिरवीगार म्हणजे अशी झाडं वगैरे लावली, छान म्हणजे असं
पृथ्वी पण स्वर्ग निर्माण करू शकतो, दादा.
हो-हो, नक्कीच.
आणि काय वाटतं, दादा, तुम्हाला?
ताई तुम्हाला खान सर माहित आहेत का?
हो-हो, खान सर माहित आहेत ना, सर?
तो माणूस त्याच्या जमिनीशी इतका प्रामाणिक आहे. त्याने तर प्रण केला आहे. वीस लाख झाड लावणार तो दरवर्षी.
हो-हो, दादा.
ही एक चांगली गोष्ट आहे आणि ही येणाऱ्या भविष्यामध्ये एक चांगली गोष्ट ठरू शकते.
हो, दादा, नक्कीच.
झाडे लावा, झाडे जगवा. हा संदेश आपण सर्वांमध्ये दिला पाहिजे. आणि त्यावर अंमल केलं पाहिजे.
हो-हो, दादा, नक्कीच आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, दादा? जेव्हा आप आपल्या देशावर आता दोन-तीन वर्षापूर्वी मोठी महामारी आली होती कोरोनामध्ये. तेव्हा, तो फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात जाऊन जाऊन विकत घेत होती. निसर्गाने जो आपल्याला फुकट ऑक्स ऑक्सिजन दिलेला आहे हवेत आपल्या. तो तिथे पैसे खर्च करून, विकत घेऊन पण त्यांचे प्राण वाचत नव्हते.
हो, झाडे ही नक्कीच
निसर्गात, निसर्गाने आपल्याला आतापर्यंत भरभरवून दिलंय, मग आपलं पण कर्तव्य आहे. निसर्गाच म्हणजे जतन करून ठेवण.
उफ फ फ फ् हो हो, झाडे ही नक्कीचं पृथ्वीवरील सजीवांसाठी जीवनाचा आधार आहेत, झाडे आपल्याला प्राणवायू देतातच. आणि पाऊस पडण्यात मदत करतातचं, मग त्यांच एक खूप मोठं कर्ज आपल्यावर आहे.
नक्कीच दादा आपण पुढच्या कॉलवर विषय कंटिन्यू करू दादा, धन्यवाद दादा.
हो..
सबमिट करा कॉल.